मी हेच कन्फ्युज तुम्ही करताय का मी करते म्हणून लेट जाल.
हां हां. मी बसलेली ट्रान्सलेशनच माझ का मी बोललेली आलय ना. गाक बास नाही.
अच्छा.
आता कस झालय पहिल टाईप करून येत होत ना खाली रेकॉर्डिंगचा... आता येत नाही तर साधरे.. अकॉर्डिंग येतय मग ते ऐकल्यानतर टाईप केलेल येते म्हणजे खालच दिसतय तवर. तर वर दिस ना खाली काहीच ऑप्शन.
कशाच? ट्रान्सलेशनच
हो.
तस त काही येत नाही आता माझ.
माझ तस यायला लागले आता आत्ता दोनच टास्क केले तसे.
हा व का.
जेव्हा ते पूर्ण रेकॉर्डिंग ऐकली ना तेव्हाच खाली ते टाईप करायच आ आपशन येतोय तवर येत नाही.
हा का, प मग तेच. आता पहिले लेडीज तेच करायच्या ना मग बिना रेकॉर्डिंग ऐकायचे डायरेक्शन करून द्यायच ना. म्हणून आता त्यांनी सिस्टम तुम्ही करत होत ना म्हणत होत्या ना मी टायपिंग ऐकतले रे. डी से म स स रेकडीन आय का. टायपिंग येेते का आपण टायपिंग बी करायचे.
टायपिंग नाही करायच, टायपिंग केलेल येते.
असय का.
ह.
बघू आता.
आता काही मम्मी अस का
मम्मी नाही येत पाच वाजल्याशिवाय.
को न येत बाघ.
हम्म. तरी नाही काय वाटत ईकड तिथ मला लय कंटाळायायचा. म अस व्हायचं, कधी दिवस जातोय निघून. पण इथ नाही काय वाटत.
मोबाईल मागून मागून झोपून गेली.
मी तर झोपतपण नही, ते झोपल की काय होतय माहतीय का संध्याकाळची झोपच लाग ना आता माहितय का. आणि अस सारख ह्या खुशऊन होन त्या खुशऊन त्या खुशऊन ह्या खुश. रात्री तर माझ तेच चाललेल नुसत.
तेच ना ती होती ती माझ्याकड मोबाईल मागत होती ना केेव्हाची.
हम्म.
तर मी हेडफोन घातलेले होते, तिला म्हटले का. तिने काय केलं, एक मिेनीट, पण तुमचा आवाज ती पण ऐकत होती आवाज.
होय ना.
हा ते ऐकत होती. आता ती कंटाळली. काही देणार नाही बघ. गेली, मांडीवरच झोपून गेली, डोकं टेकून.
हम्म, कंटाळा आला असल, सकाळशी लवकर उठत असल ना.
साडेसहा लाच.
हां मग.
तरी सव्वा सहा वाजेपासून, मी उठते साडेपाचला, तेी साडेसहाला उठते.
होय ना, मी जाणार होती की, आता शनिवारी जाणार होती मी. सातारला, का तर रविवारी डोहाळ जेवण घ्यायचं होतं, पण परत. हो. परत दिदी म्हंटले राहू दे, एवढा पाऊस आहे. पावसा पाण्याच कशाला. मग कॅन्सल झालं.
मग तुमचा डोहाळ जेवण आता करायचंय, असं.
हो. म्हणजे, नाही -नाही. कसं करणारे माहित आहे का आम्ही, फक्त माझी दोन बहिणी, आणि मम्मी फक्त येणारे. आणि माझी सासून माझी जाव फक्त, बाकी, कोणाला नाही बोलवायचं. आपली वटीत ते नारळ पीस घालायचा. साडी घालायची, एक सजुरीचा करंडा आणायचं. झालं घरातल्या घरात, काय हार नाही. काय नाही, काही नाही, डेकोरेशन नाही, काही नाही. खुर्चीवर बसायचं, पाच मिनिटं वटी भरायची की झालं जाऊन झोपायचं.
अस आहे का?
हो अस वाटते कि ओ कधीकधी की. परत- परत नसतं. एकदाच हौस असते, करावं मोठ म्हणून. पण पर हे म्हटलं मग फोटोशूट घेतो मी पाहिजे असं तुला. म्हटलं जावू दे तिकडं.
हम ह हम हम
म कातर सगळी बाहेरची पाहुणी बिऊणी येणार. येणार ते येणार सगळं. करणार, नाव ठेवून जाणार.
तेच तर, आणि त्यात अजून स्वयंपाक पाणी सगळं असेल ना, मग त्या दिवसाच.
हो. हेच मी काय म्हणलं, जेवण काय करायचंच नाही म्हणलं. तुमच्या घरातल्यांसी बोलव जर आली केलं लवकर तर ठीक. नाही तर माझ्या बहिणीसने काय करायचं एक काजूचं पार्सल आणायचं एक पनीरचं पार्सल आणायचं.. चार चपात्या आणायच नाही तर चपात्या करते म्हंटलं त्यांच्या त्या घरात आन भात कुकरला लावलं की.. चाललेलं म्हणलं जीरा भात खात्याली आणि जात्याली लय गुणाचं करायचं नाही म्हटलं. आणि त्यांच्या तेसनी सांगितले प यायचं करायचं खायच जायचं. मी कुणाला काही करणार नाही. आता काय नवव्या महिन्यातच आता कॅन्सल झालं मग डायरेक्ट एकोणतीस तारीख निघाल्या ना.
हम्म हम् हम्म.
मग पुरींच तीन तारखेला पेपर आहेत मग दिदी म्हणते मी त्यांना आणणार नाही. लहान बाळाना कसं असतं की तेवढाच एन्जॉय असतो.
तेच तर
मग म्हटलं, यु... कार्यक्रमच राहू दे म्हटलं आपलं... नवव्या महिन्यात घेतल्याला बरं पडल, सगळ्या -चं एन्जॉय होईल म्हटलं.
त्यावेळेस गणपतीच्या बरोबर... सुट्ट्या लागत्याल ना.
हू हू, हू.
म्हणून म्हंटलं... तव्हाच घ्यावं आपलं... बरं पडल. तव्हा पण कसं होतंय... मला फोटोशूट पण करायचंय ना. आता कसा ट्रेंड निघालाय... जास्त करून फोटोशूट -चा... बघताय ना तुम्ही?
तेच ना.
स्टॉक वगैरे घा... मी यांना काल म्हंणलं... तुम्हाला काय असं वाटतंय व्हय?. कि दोन तीन हजारात होईल? दोन तीन हजाराचा ड्रेस तरी भेटेल का म्हटलं... तुम्हाला फोटोशूट कराय गेल्यावर? तर म्हणे मेकअप काय करायचं... हा रेंटनच. रेंटनं म्हटलं तरी आता, प्राइस जास्त आहेत आवो... ड्रेसच्या पण.
हो हो.
अं... आणि तुम्हाला माहित ए... आपण जरी रेंटने घ्यायला गेलो ना हजार दीड हजारापर्यंत ड्रेस बसेल. परत तुम्हाला सांगते... अं... दीड हजारापर्यंत मेकअप जाईलच, हेअरस्टाईल, मेकअप वगैरे
अन् मग... ज्वेलरी वगैरे नई बनवणार तुम्हाला?
जी बनवली तीच घालणार ए.
असं ए का?
आणि फोटोग्राफर हाये घरातला... त्यामुळे टेन्शन नई तिथं एक वाचतंय. पण अव्यवस्थितच काढंनात ते फोटो... माहितेय का... आत्ता लग्नाच्या टाइमिंगला एवढे घाण फोटो काढलेत ना तुम्ही बघितलं तर म्हणसाल... रिअलमध्ये कसं दिसता तुम्ही... लग्नात कसल्या घाण दिसताय. असंच म्हणसाल... सगळे तेच म्हणत होते, असं वयच दिसून येत होतं.
हो ना.
हो... अन काय व्यवस्थित लग्न नाई न काय नई... तुम्हाला माहि ते लग्नात नी सिंदूर भरत्यात ते... आमच्या तर लग्नात सिंदूर नाई नी काई नई- त्या बुवानं नुसतं लगीन लावलं, अन दोन हजार रुपये घेऊन गेला. दोन पण नसतील, जास्त घेतलं असणार ए... ती त्यानं
सिच्युएशन पण तशी होती ना तुमच्या लग्नात?
हो... तरी अहो... म्हणजे भरपूर गाड्या आलेल्या... नाई नाई म्हणत... पाच सहा गाड्या आलेल्या.
हू, मग.
शंभर दीडशे पुडं आणलेलं... चिवडा लाडूचं... पुरलं नाही ते.
मग.
मग भरपूर माणसं झाली की एवढेच.
मग ते... कसं रीतीरिवाजानं झालेलं बरं पड -तं ना ओ... सग... म्हणजे सगळं व्यवस्थित झालं कसं... बरं वाटतं ना जरा
मग.
आणि मग, मला पण असं -चं... म्हणजे कळलंच नाई... परत मी मुंडंवळी काढली का मग तेच मी म्हटलं... आहो, लगीन केलं आपण खरं
ह..
मग असा विषय झाला आणि ते पण कधी माहतीय का घरी आल्यावर लक्षात आले.
आणि म्हणजे तिकड कस होत माहित आहे का एंट्री केल्यानंतर भांडी मांडलेली आहे पुढे तुम्हाला काय माहित जोरात लाट मला सासूबाई माझ्या म्हटल्या जोरात लाथ घातली. कची बाहेर
ह ह
आणि त्यांचे रूम छोटे होते ना लय मजा आलेली माहतीय का गेल्या म्हणजे त्यांची यात्राच होती त्या दिवशी आणि गेली की डायरेक्ट देवळापशीच तमाशा म्हणलं माणस तमाशा बघाय याच्याकडेच बघायला लागली काल नव्हता ना काय लग्नाचा आम्ही अचानक लगीन ग डारेट गेलो ना सगळे ऑेस् बसलेली ऑर्केस्ट्रा नाही तमाशा होता त्या दिवस आणि लगिन झालं की कोण जातं का ऑर्केस्ट्रा बघाय माझ्या लग्नाची पूजा मी त्या दिवशी ऑर्केस्ट्रा बघ बघायला लय मजा आलेली. असं वाटतच नव्हतं आला लगीनच झाल्यागत असं वाटत मी म्हणजे पहिली कशी यायची सारखी ह्यांच्या घरी तसच वाटत होत मला
अवघड आहे
हम्म
ऐकावं तेवढं कमी आहे तुमचं
हो मग लई मज्जा येते शाळेत शाळेत तर काय करायची माहित आहे का चिंचा बोरं विकायला न्यायची मी शाळेत टास्क आलं
म्हणजे तुम्हाला तेव्हा तेव्हापासूनच भेड होतो
हो हो का तर जे तेवढे पैसे येतल तेवढंच आम्हाला खायला भेटायचं ना मम्मी द्यायची पण कसं बाकीच्या पुरी दहा दहा रुपये खातात पंधरा पंधरा रुपये खातात तर आम्हाला एवढं भेटत नव्हत आम्हाला दोन रुपये तीन रुपये प्प मुश्किल न भेटायचं का तर पप्पा त्यावेळेस नसतंच आजारी पडलेलं आमचे
ह
मग मी तशी करायचे मग माझी बहीण ह मी लई लहान होती ना मराठी शाळेत होती ना त्यावेळेस मग माझी बहीण काय करायची ति. त्यावेळेस रानात वगैरे जात नव्हते मग आमच्या बाबां पिरवी होती त्या पिरवीची पिरू आणायची तोडून आणि शाळेत विकत बसायच मी एकदा सर कावलं तेव्हापासन परत बंद केलं.
कस पैसा असला की सगळं भेटत ना आणि शाळेत कसं व्हायचं की त्या वर्गात गेल की सर कस प्रत्येक विषयाला प्रत्येक वही घ्यायला लावायच मग आम्हाला भे त्यात नव्हतं तसं.
आता ज म्हणजे आमच्या मम्मीनं ना तेवढ्या सगळ्यात ना आम्हाला वर काढलं पण सगळ्यात जास्त माझ्या हाऊस झाली ह सगळ्यात
ह ह.
प्रत्येक गोष्टीत म्हणणार. आमच्या दिदी तहिला तर म्हणजे असं ड्रेस पसन अवघड होतं घाललंयस. भेटत नव्हते पण माझ नाही मी म्हणलं ना मम्मी मला हे पाहिजे ते भेटतच मला.
ह
आत्ता पण एवढं सगळं प्रॉब्लेम झालं. मी जॉबला गेले सातारला मग जॉब दिला मध्ये सोडून. म्हटलं नाही मी करत जॉब मम्मी मला पैसे पाठव मला क्लास करायचे. मम्मीने एका शब्दात मला लगेच तीन हजार रुपये सेंड, दुसऱ्या दिवशी. म्हणले सुधा नाही की जॉब कामन सोडलास किंवा काय. परत रूमचं भाडं हे असं काहीच तिनं विचारलं नाही मला.
चांगलय. परिस्थिती राहते हो ती त्यावेळेस आता वाट त का तेव्हापासून तुम्हाला त्या गोष्टीच पैशाची कदर हो
हो मग त्यामु ते सवय लागून गेली पैसा पैसा नुसता पैसा हा ब.